हॅलो हॅलो आवाज येतोय का ताई माजा
हा हा हा बोला येतोय म्हणला आवाज. हो हो येऊ लागला.
बर बर तेच म्हटलं आवाज इेतच नाही नेटवर्क प्रॉब्लेम असतो ना. हम्म काय चालू झालं जेवण वगैरे.
हो चालूय तुमचं.
हो का.
काय चालू झाल शेतातले काम आवरले.
हो शेतातले काम काय चालूच असते कंटिन्यू आता. हम्म. गवती काढलेला आहे आता त्यात वाळवायला घालायला चालू होतं.
हाऊ का.
हम्म काल गुढीपाडवा सन असल्यामुळे मग काही. त्या म शेतामध्ये मळ्यात काम झालेलंच नाही.
हा हा.
हम्म.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
तेच म्हंटलं तुमचं काय चालूय.
ह्.
हॅलो. हॅलो.
हा बोला.
आवाज येत नाही तुमचा व्यवस्थित.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
आवाज येत नाही आवाज ब्रेक होतोय तुमचा.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
हॅलो. हॅलो.
हो घ्या, मुलाला ताप आला माझ्या. परेशान करू लागला तो, हा हा.
तेच म्हंटलं म्हटलं आवाज येत नव्हता न पहिले.
हम्म.
हम्म, जेवण वगैरे झालंय तिचं?
हा झालं.
तपा आला तर हॉस्पिटलला न्यायचं होतं तुम्ही मग?
हो ना.
हा आणि घरी पण हो हो चालेल चालेल.
थोड्या वेळानं करीन तुम्हाला दहा मिनटात.
हो हो चालेल.